हो हा ह आवरला काय आक्का? हा नाही अजून जेवाय चय नाश्टा झालंय सकाळी आता जेवणार बघ ह
होय, सकाळी नाश्ता केला का नाही लवकर भूक लागत नाही नई.
नाही जरा भात होता असं पोहे उपीटतेन काय करत नाही बाळ.
होय आमच्यात पण नाही बा पोहे उपीट तेन काही चालत नाही आमच्यात कसं दोघं पण का माला जाणार असतात नाही बाहेर आमच्यात आमचे पप्पा सुतारकाम करतात म्हणजे आमचे सासरे आणि आमचे मिस्टर कंपनीत कामाला जातात त्यामुळे कसं असतं टायमिंग नसते नाही दुपारच्या जेवणाच कि कधी जेवायच काय त्यामुळे सकाळी जे गरम चपाती ती भाकरी, भाजी झालेला असते तेच खावा अन् जावा म्हणते.
होय की आम्ही पण तसंच करतो का चपाती असलं चहा चपातीने पित्त होतंय म्हणतो भाजी चपाती खातो गरम आणि आंबिल असलं आं बिल एक ग्लास प्यायच रिकामं व्हायच आणि म धुंनं धुन येऊन सगळ आवरून म्हणजे मी काही करत नाही सोड करत्यात सुन आमची हाय करत्या, अ मी वरचच करतो काय तर धुनं असं काय करत नाही जास्त ते वरच भाज्या घालायचं धार काढून आणायचं, चा करून द्यायचं, डबं बांधायचं. हे करतो मी प हा लई असत्यात मग ते पिलीला आमचा पण ना तीला तयार करायचं.
होय ते पोरांच आवरायचं म्हणजे एक मोठं काम असतंय ते मेन कशाला म्हणतेस हा लय हा आमचा पण तसच आहे बघा अंघोळीला लई दमवतोय, कधी स काळी आठ वाजता उठलं की त्यांच नऊ- दहा वाजत्यात त्याच टायमिंग आवरायच, ते शाळा चालू झालं तेव्हापासून लवकर उठवायचं पाया आलंय त्याला
हा. मग तेच आता अजून एक दहा किलो डिस्को तयार करून ठेवलेला आहे ते वजन करायच आहेत बार हा मग ते यालाल्या त्या परवा जरा होऊन होत मग ना घटलो आता दोन तीन दिवस बंद केलोय बा मग वातावरण बिघडलंय ते कट्ट कडल राहतात कडक को जवढं ऊन असल तेवढंच
हो आणि लगे वाळून पण येतात आणि व्यवस्थित फुलतात त्यांनी
फुलतात पण ते पूर्ण कस ऊन चांगलं पाहिजे असं आबाळ बिबाळ असलं ते सांडगं पण कसं बुकणा होत्या आता का उठत नाहीत नीट
होय का
हा होय मग तेच सरळ नाहीतरी मी काय करतो कड कोण असल तरच मग ते ऐक असते तुम ते आ घेतल्या नाही म्हटलं तर एक तीन साडेतीीन हजारच घेतल्या आणि परत मला चार किलो पाहिजेच म्हणून बसले
होय आओ कर्नाळी चांगला किती म्हणजे चांगलं केला त्यांनी
हा मग तेच म्हणतात त्यांनी तुमच डिस्को लई छान झालेत आणि पाहिजेच काकू आम्हाला लागाला लातच आमचं म्हणजे त्याने कस बहिणीला ोन किलो त्या बहिणीला दोन किलो बहिणीच ते त्यांच्यात जावच नाही अस एकमेक एकमेक वा वाढत वाढत ते दोन दोन कीलोना अस घ्यालालंत त्यानी कोण एक किलो घेतय हा असं वाढत जात
वाढते हो आहे
हा आम आणि काय का तुझं वाळवणीच काम हा झाल्यात
आमच्यात कस झालंय गेल्या वेळी आम्ही भरपूर केलेलं आणि ते म्हणजे कस माझ्या माहेरी थोडं द्यायचं आणि नंदासने थोडं द्यायचं म्हणून केलेलं आणि त्यांनी काय त्यांच प्रॉब्लेम झा इ हिल्स एेत सडक
आयो
ते अनेकदा आता परवा सगळं मग वाळवले डबे सगळं सो घासून वाळवून मग तर तनी भरून ठेवले मग ह्या वेळी काय केलं नाही मग
स बा आणि त्यांना तू का करून देेतस का तुलाच त्यांनी करून द्यायला पाहिजे तुझ लहान
नाही सासूबाई सासूबाई ते नाहीत थोडा करतात त्यांनी मग ते गेल्या व केलेलं त्यावेेळेला अजून रा राहिले नव्हते त्यांनी त्यावेेळेला अगोदर केलेलं मी हा सासू सासरे अज
आजी सासू आहे मोठा आहे मग कुटुंब
होय होय बाकी कोण जाऊते कोण नाही आहे धीर नाही आहे दोघी नंदा आहेत लिहिल्यात आणि माझ मिस्टर एकट्याच आहेत
चालते मग करतात या मदतीला आहे
हो हा मग ते करून ते दिलेलं मग त्यावेेळेला ते राहिलेच नाही मग ते अजून संपलेच नाहीत सांडगे माने आत्ता केलं क नाही आणि माने ते शिल्लक राहतात आणि
नाही आणि ते कसं जुनं सांडगं कणी नकोत आता का नवीन नवीन वर्षाचं कसं जेवढं पाहिजे तेवढंच करायचं पुढच्या वर्षानी नवीन करून खायचं
होय आणि मग ते नेता म्हटले ते नेलं नाहीत मग ते मात्र तर कसं करायचं म्हट म्हटलं मग म्हटलं होय मग मम्मीचनी म्हटलं त्यांनाच मी म्हटलं आता कसं बी बाळबार का हय त्यात ना आपल्याला काही घालायचं होणार नाही म्हटलं त्यामुळे राहु दे हे हायस् संपूया मग पुढच्या वेळेला बघूया करून आणि आता मला आता तुम्ही भरू पूर्ण रेसिपी सांगितला त्यामुळे पुढच्या वर्षी मी खूप आवडीने करणार आहे सगळं
करला कर करवाा
कारणा घरा म्हणजे असं काहीतरी ऐकलं किंवा केलं तर हा ती उत्सुकता वाटते की मी कधी करीन आणि हा
होय नाही ऐश्वर केली की बा तुला मी सांगितल वारत की परवा का बोलले काय तुला
होय होय ते म्हटलेत की म्हणजे तुम्ही पेठ ते शिजवून दिला आ मदत केला आणि त्यांनी क सड घ मला सांगाल त्यानी पण सांगाल मला
अ छान झाल्यात तिचं पण ते कस तिला लई हऊस झालं तिला होत झालं तिच्या नवऱ्याला होत झालं त्यांच्या आईला त्यांच्याई आऊग बाई म्हंटली हवं ना म्हणजे कस करणार नाही मुलगी माझी मुलगी केली असं त्यांना ण ज वाट
होय वाटते वाटतेय होय आणि आमास नाही आता कसं आम्ही पहिल्यांदाच करणार आता तुम्ी तुमच्याकडन सगळं विचारून घेतलं कि मला पण वाटते नाही हा बाबा म्हणजे मी आता हे नि सांगित मी पण जरा करून बघायच कस होते काय होते बघाय
बा तू जर आहे बघ आणि तुला सांगतो नाचण्याचे लाडू त त बर् श विचून सित आवर्ून त्यांनी तु ऑर्डर देतील बघा का घरात बसून होय
मला हे तुमचा स्वभाव खूप आवडलाय की तुम्ही ऑर्डर घेऊन करताय ते एकेकासनी वाटतय की आम्ही आम्ही जे करतो हे आ दा नकण त स व मला सांगितलं आहे आणि ऑर्डर पण म्हणजे तुमचे म्हणजे मनाचे मोठेपणा मी किती म्हज म्हे मला लई भारी वाटायला लागले
म्हणजे काय सांगू एकदा हे होतय का तुझ उद्योग होत नाही काय तेवढंच बस घर बसल्या काम हो
होय होय
हा मग तेच आहे तू कसं असं म्हंटलीस मग ऐश्वर्या पण तसच म्हंटली ती होय मी प्रत्येकाच न का कुणाला पण असं म्हणजे ज्यांचं त्यांच विनाकारण घालण्यापेक्षा आ नवीन पोरजनी आपण जर शिकवलं त्यांच्या बी मनात कर कुठं नाही कुठं तर आपलं नाव राहतय हा असल असं नाही आज नाही अस आजी आहे किंवा एक माव म सांगित मी खलो मी शिकलो म आ तुम्हाला आ क ज मनाला पण समाधान वाटतय का
होय तुम्ही मला त्या नाचण्याचा लाडूचा रेसिपी सांगितला प का आलच की मग त्या वेळेला आमच्या हा आमच्या मम्मी गा कामावर आल्या संध्याकाळी मी संध्याकाळी सांगितलं मम्मी मला अस एक म्हणजे ज्या माळावरच्या मावश आहेत त्यांनी मला असं अस मला सांगितलात बघा आणि मम्मी आपण करूया काय मम्मी म्हटलं बर तू तुला आव ना सांगितलं ना व्यवस्ित तू कर का हरकत नाहीण सांगितले नंतर म्हटलं मग त्यानी म्ह मला काय काय पाहिजे ते लिहून दे मी तु सगळं साहित्य आणून देते तू कर म्हणून सांगितलं
हा क काय येत दहा रुप हा होय नवीन काय तर मिळतय काय कर अर्धा किलोच दळणार नका
हा तेच नाचण्या आहेत घरात आ
हा मग एक अर्धा किलो पीठ जेवढं तूप आहे का नाही तेवढं म्हणजे दळून घेऊन ये ए अर्धा किलोचं पीठ दवून घेऊन दे आणि जेवढं तुपात पीठ भिजतंय तेवढं ते तूप म्हणजे पीठ भिजवून घे जरा सुमसुमीत गरम करायच लय पण नाचण गरम करायचं नाही नाही नाचण गरम करूच नकोस पण डायरेट दळून घेऊन ये बाळ
हा हा मग त्यात म्हणजे दळताना काय घालायचं ना नाही ना
असं आंबला आंब आंबिल करतो का नाही आंबिला दळून आणतो ना तेच वापरायचं पण खर चौक त्याच्यात तांदूळ हा तांदूळ ज्वारी घालतात ते घालायच नाही बाळ
हा हा तेच म्हटलं म्हणजे मी जर आता लगीन लग्न झाल्यापासून बघायला लागलं की आमच्यात नाचणं जेवला दळून आणतात ना त्यावेळेला तेनी जरासं तांदूळ घालतात म्हणताना म्ह
हो ते नुसत नाचण्याला तसच दळायचं नसते म्हणून हे करत मग नकळत एक चारदाण टाकून सोडकी त्याच्यात बाळ तेवढं खपतंय
हा हा मग एक अर्धा किलोचं नुसत नाचणं तसच मी दळून आणू काय आता मग
हा तसच आ दळून आण आणि पीठ तुपात च भाजून घे बाळ छानपैकी असं असं हे व्हायला पाहिजे बघ असं र बेसनचं केलंस की नाही कधी
हा मी मी स्वतःहून काय केले नाही आमच्या मम्मी करत्याला मी बघितले
हा हा मग ते सासूबाई करतात जस बेसनच करतात तसच ह्याच पण भाजायचं भाजणी तेवढं छान व्हायला पाहिजे बघ तुपात एकसारखं हलवून
एकदम असं बारीक गॅसवर भाजायचं काय
हा बारीक गॅसवर भाजायचं बा पहिला तूप घाल पातील्यात घालायचं आणि त्याच्यात मग त्याच्यावर पीठ वतायचं आणि ते ज हलवाय मग ते पीठ अजून वाळलं वाळलं कसं दिसालं करी तसं जरा जरा तूप घालत जायं मग ते एकदम अस घट झुणक्या सारखं व्हालालं का कणी मग तरातरा तर भाजून घ्यायचं बाळ
हा हा
लाडवा सारखंच जरा भाजणी जरा जास्त जरा जास्त करायच म्हणजे ते कसं भाज भिजलेलं डाळ असत हे कच्च आणि हे लगे भासतय लई छान लगे भासतय लई वेळ पण लागत नाही का
मग ते भाजले आपण कसं ओळखायचं
ह ते खाऊन बघायचं की आपण जरासं ते हे होते की बाल त्याला कलर वेगळं येत हे आणि ते तूप सुटायला बघतय हा आणि ते बघायचं जरास ते भा पीठ बघालेलं आपलं तोंडात घालून बघायचं ते भाजलेले ओळखते खमक लागतेय ते
हो तरी पण एक प पंधरा ते वीस मिनिट लागत असतील काय भाजायला
भाजायला पंधरा ते वीस मिनिट लागतात वीस मिनिटं घनगणित लागतात ब
हा तेच म्हटलं मी कारण बारीक गॅसवर आणि एकदम छान भाजायचं असलं तर मग एक पंधरा वीस मिनिट लागणार आप
हा वय वय पंधरा वीस मिनिट म्हटलं की ते छान लागत वीस मिनिट भाजच ते वीस ते पंधरा ते वीस मिनिट ते बघून म्हणजे भाजल्यावरन कळतय की आत्ता हा भाजत आलं की तुला पिठाचा कलर पांढरा असत ते त्यातच जरा हे होत ते की लालसर होत येतय कलर बदलतय
हा हा चालते की मी करतो आणि करताना काय जरा मला काय तर कमी माही
व्हिडिओ कॉल कर व्हिडिओ कॉल कर मी तुला सांगतो बाळ कॉल कर व्हिडिओ कॉल कर सांग तो मी चालतय
हा चालतेय चालते.
हा चालत हा ठेव.